मला ना तुमचे तिथं आ आजूबाजूला जे जे धार्मिक स्थळ आहे ते ना त्याच्यावर ते आपण बोलू त्याच्यावरती सांगा मला म तुमच्या गावातलं प्रसिद्ध मंदिर कुठलं आहे मग त्याच्या बाजूला कोण
आमच्या बाज प्रसिद्ध मंदिर आमच्या गावात स्वामींचं
स्वामी या समर्थानच
स्वामी समर्थांचं प्रसिद्ध मंदिर आहे कारण आता त्याला प्रती अक्कलकोट असं म्हणालेत जेवढ्या अक्कलकोटमध्ये स् स्वामी समर्थांची कीर्ती आहे ना ते आमच्या इथं पण आहे भरपूर
ह आणि मग तुम्ही दुसरं कोणतं देऊळे गावात हे स्वामींच तर आत्ता प्रस्थत झाला असेल पण हे च्या आधी कोणतं चांगलं होतं
जे म्हणे लहान जेवढं छोटस मंदिर होतं ना त्यावेळी थोडं, थोडं म्हणजे थोडी, थोडी लोक क येत होती आणि आता जशी महाराजांची कीर्ती वाढल्या ना त्या आता भरपूर आठवड्याला तरी एक हजारभर हे असतात आणि जेहा प्रकट दिन असतो एक ती मार्च महिन्यात नष्ट पडवायाला सा महाराजांचा प्रकर दिन असते त्यावेळेला मला वाटते दहा पंधरा त्या क जास्त कमीत कमी पंधरा हजार आणि जास्त जस वीस पंचवीस हजार वर लोक जात असतील एवढी अशी गर्दी असत्या
म्हणजे यात्राच भरते तुमच्या आता त्या स्वामींच्या येत
त्यावेळी ते नष्ट पाडव्या दिवशी मग हे असतं दिंडी तीनशे ते साडेतीनशे हे असतात दंडवत ते माहीत असेल की तुम्हाला ब माणस दंडवत घेतात बघा काटीन घेतात परत लोटटांगल घालून घेतात मग ते दोनशे दांडवत असतात लोक अ आमच्या बहिरीच्या मंदिरापासून त्या हच्या वर्ती म्हणत स्वामींच्या मंदिरापर्यंत एक अर्धा किलोमीटर अर्धा ते एक किलोमीटर अंतर आहे मग तिथून त्या लोटांंगण घालत तर रस्त्यान ती नष्ट पाडवा तवशी पाडव्या दिवशी किती कडक ऊन असते बाया बघितसा नाही तरी सुद्धा त्या उन्हात ना असं त्या रस्तवर न लोटांगण घालत माणसं म्हण मी अशी काठीनं कुणी कोण लोटांगण घालत असतं ते दंडवत मग घोडा आणायचं परत ते हे धनगरी ढोल आणायचं ते असं हे करत दिंडी सोहळा काढायात त आणि ते मंदिरापर्यंत तिथं न्यायच मग प्रकट दिन अकरा वाजता साजरा करायचा ते अ त्यांची ही वाढदिवस साजरा करायचा आणि मग हे अभिषेक तन घालून संध्याकाळी आणि दिंडी असते सगळ्या गावात बायका सगळं आपलं पोषक हे करून हे फुगड्या घालत गाणी आपली हे जी म्हणत ते दिंडीत न जायत संध्याकाळी मग कीर्तन तेन असतात मग दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो सगळ्या जी लोकं त्यात वस्तीला आता कसं आश्रमशाळा पण तिथं काढल्या धर हे करायला भक्तनवास काढल्या येते राहायला जी लांब, लांब पुणे, मुंब दबई वून लोक येतात ना त्यांच्यासाठी राहाण्यासाठी सोय केली
ओके, ओके आणि तुमची गावची यात्रा त्याच दिवशी असते का गावची यात्रा वेगळी असते
ही यात्रा आम जे मेन दैवत कुलदैवत आमचं हिचं मेन दैवत आमचं गायूतचं बैरी मग ते ह्याच्यात ना आमचं महाई वीस म्हणजे आड ततीस वर्षापूर्वी आमच्या गावाला महाई म्हणजे बकरी कापून हे होतं हम् बकरी घरपती गरीब जरी असला तो तरी त्यानसो कुठन तरी कर्ज काढायचं आणि ते घरपती माही करायचेच हम बकरी म्हणजे घरपती बकरं कापायचं प सगळं पाहुनप सांगायचं दारू मग त्यावेळी ह्या हज्यातच कनी किती जणांचा मृत्यू झाला त्या हज्यात आणि ते कणी मग ती माही प्रथा होती ती बंद केली आणि ज्याडे हिला म्हणजे
मला सांगा ती माही प्रत
माही म्हणजे तेच हे केलं बकरी कापायाची प्रत्येक घरात जेच त्याने बकरी कापायची दारूची व्यवस्था करायची
ह देवीला असतं पण ते मृत्यू कशामुळे झाला म्हणजे झाला
तेच भांडणं म्हणजे ते हे व्यायला लागल आत्महत्या करायला लागले तो लोक कारण परवड ना त्यांना ती माही करणं परवडाना आणि कर्जाचा डोंगर जास्त झाला त्यांच्या डोक्यावर आणि त्यामुळ तीन प्र कथा बंद केली आणि बहिरीला आमच्या आहे इथ म्हणजे आपचं दैवत आहे ना त्याला ती हेच माळ घातली आणि त्या वर्षी पस्तीस वर्षापासून, पस्तीस वर्षापासून कनी सात दिवस सप्ता असतो आमच्या इथं प्रत्येक दिवशी सकाळ ज्या दिवशी वात घालतात त्याशी देवाला बहिरीला हे घालाय अभिषेक घालायचा आणि सात दिवस संध्याकाळच हे हारी जागर परत ते हे प्रवचन कीर्तन असं असतं सात दिवस आणि ज्या दिवशी जागर असतो ना आमचा गावचा मग त्या दिवशी मुली सगळ्या म्हणजे माघारणी परत ती ही स गावचे लोक मग पाहुनं पही सांगतात मग त्या दिवशी गोड करायचं पुरी पुळी पोळीचं जेवण किंवा पुरी बासुंदी काय पणजेच त्याचा मेनू करायचा आणि ते गोडा नैवेद्य करायचा मग कोण पाहुन सांगते कोण घोडवाले अस असतील जी बारकळी असतील ती जेव्हा येतात कोण खाली असतील ते येत नाहीत असं असतं ते आणि मग त्या दिवशी ते जागर करतात दुसऱ्या मग त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम असते सोंगी भजन किंवा काहीतरी मग दुसऱ्या दिवशी द्वादच असते ते द्वादशीतून एकादशी दिवशी गावातून दिंडी काढायची सगळ्या महिंची आणि ते नंतर द्वादशी दिवशी महाप्रसाद असते पूर्ण गावाला अ ते असं करतात आमच्या इथ
ओके ओके म्हणजे तुम्ही मटणाची जत्रा बंदच
नाही, नाही पस्तीस वर्ष झालं बंदच केले सात दिवस आमच्या इथंच सप्ताहच असतो भरपूर भारी असते एक सात दिवस
हम्म वैयक्तिक कुणाला करायचं असेल तर त्यांनी करा नाही तरर नाही
तर मग दोन, तीन घर आहेत आमच्या इथ गावात म्हणजे दुसऱ्या गलीला त्यांचं ते कायमच ठरलेलंच आहे ते जरी आमच्या गाव सपता जरी चालू असला. मग जागरा दिवशी ते अस ते बकर द्यायलाच लागतय मग ते ति इकडे देवाच्या इकडे म्हणजे देवाच च्या दरात तिने कापायं नाही साईड लाच कापायचं आणि त मग तिची त कापत आणि पाऊण रुपये सांगत्यात. ती दोन तीन म्हणजे असं एक दोन भाऊकी आहे तिकडं वर तिकडं एक दहा दहा पंधरा घरं असतील ती करतेत त्यांचीथे तर दुसरी ती कोण नाहीत मग.
माईची ही प्रथा बंद झाली, आम
आणि आजूबाजूला मग दुसऱ्या ठिकाणी कोणतं आहे का तुमच्या इथं धार्मिक?
आमच्या इथं धार्मिक स्थर रेनुक
म्हणजे गावात नाही आजूबाजूला हा रेणुकाचं कुठं आहे तुमच्या गावातच आहे का?
हो गावातच आहे मग ते गावात हे ज्या दिवशी सट्टीची पौर्णिमा असते बघा तुम्हाला माहि नसणार ती क हजी अ दिवाळीतून असते ना ती पौर्णिमा त्या दिवशी मग ते हे अ हे करायचं असते ते जोगते असतात त्या त्यांच्या त्या जोगवा माग त्याला येत नाहीत का दारावर बाईका ह त्या नाही त्या बायका येतात त्यांची ते बांगड्या घातलेल्या असतात ते त्यांना दोन दोन महिने त्यांना हळदी कुंकू आणि बांगड्या घालायचा आधी करण त्या दिवशी मग ते सगळ्या गाववाना नैवेद्य करायचा भाक करी वांग भाजी जे रेणुकाला आवडते ते वडी कडी आंबिल सगळं ते करायचं नैवेद्य एकत्र करायचा. आणि मग दहा वाजता ते तिथं जायचं सात वाजता घेऊन ते सगळ्यांचं जेवण प्रसाद एकत्र करतात आणि मग त्यांच्या ते बांगड्या वाढवलं की देवात सगळं कार्यक्रम झाला की सगळ्या गावकऱ्यांनी तो प्रसाद खायचा आणि मग घरी यायचं आणि पोऱ्याच्या पौर्णिमाला काही यात्रा भर त्यामुळे सगळी जातात नाही डोंगरावर तिकडनं आली की तिथ यात्रा भरते त्यावेळी होळीचा निवेदन न्यायचा सगळं एकत्र करायचा सग गावकरी जेवायचं हे करायं भंडारा करायचां आणि घरी यायचं. तास असतंय
तीन तरी मेन देवस्थान आ आमच्या गावात आहेत रेणू का स्वामी महाराजांचा आणि हे बहिरी आणि आता विठ्ठल रखुमाई, विठ्ठ ठ्ठल रुक्मिणीच पण झालंय वरती ह्याच्यावर. वरती स्टँड वच आहे आमचं विठ्ठल डॉक्युमेंट हे मग तिथं दर एकादशीला हे असते अ भजन कीर्तन असते तिथं
हम्म हम्म, हम्म हम्म
पंधरा वड्यात नाही एकदा
हो हे रेणूका मतीच हे तुम्हाला माहिती आहे ना स्टोरी?
हा ते ते रेणुका मात हम्म. अ एवढी काय माहित नाही मला तुम्हाला माहित असेल की
हा ते जमदुग्नी ऋषी येत ना त्यांची रेणुका माता अ हे अ पत्नी होती आणि मग ते अ स्टोरी अशी आहे की ती पाणी आणायला नदीवर जायची आहे ना रोज
हम्म
तर मग एकदा ते मग हे जमदग्नी ऋषी
त्यांची हे हो म्हणजे वाळू सापाची चुंबड आणि वाळूची घागर आणि ते कायतरी हे झालं वाटत काय झालं ते म्हणजे ते काय झालं ते मला माहित नाही ते सांगा तुम्ही.
ते अ स्टोरी अशी आहे कि ते पाणी आणाय जायचे ना मग ते ज्याम हा जमदग्नी ऋषी तपश्चर्यला बसायचे आहे आणि मग ते पाणी आणायला गेल्यावरती तिकडे मग ते मासा आणि मासे माशनीचे प्रणय चाललेला मग ते त्यांनी बघितलं आणि मग त्यांच्या मनात पण ते सेम तस झालं की की हे पण त्याच्या म ह त्यांना पण करायची इच्छा झाली मग जमदग्नी ऋषींना हे समजलं अ की आपल्या बायकोच्या मनात अस आलंय ह मग ते खूप चिडले, खूप चिडले भयानक चिडले आणि मग ते ज्या वेळेस पाणी पिऊन आले मग त्यांना चार मुलं, मुलं होती ना तर मग त्यांनी काय केलं त्यांना त्यांनी पहिल्या मुलाला म्हणे की हिन पाप केले तू मी ह्यांच मुंडक मुंडक उडवायचं मग आता तो पहिला मुलगा आता आईचं मुंडक कसं हे करणार
पुडणार नाही हा
ते म्हण ते नाही हॅलो मग दुसऱ्या मुलाला सांगितलं दुसरा मुलगा पण नाही म्हटला तिसरा येते काय ऐकू
हा येत येते बोला
हा मग तिसरा पण नाही बोलला मग चौथा परशुराम होते हे मग ते परशुरामना सांगितलं परशुरामाने एक मागं पुढं काहीच विचार नाही केला डायरेक्ट आईचं मुंडक उडवल
हम्
आणि मग ते जमदग्नी ऋषी खूप खुश झाले की ह्या एक एकटा पोरगा ज्याने माझं हे ऐकलं आज्ञा फॉलो केली मग ते म्हणे की तू काय माग तुला काय पाहिजे ते मी देतो मग तो त्यावेळेस परशुराम म्हणते की मला माझ्या आईला जिवंत करा मग ते परत रेणुका मातेला जिवंत करतात ते आणि मग ती अशी स्टोरी सांगितली जाते परशुरामाची आणि तिच्या पुनर्जन्माची
जिवंत केलं म्हणजे परशुरामा अ जग ज म जमादग्नी ऋषींनी काय सांगितलेलं मी तुझ्या आईला जिवंत करतो पण मी जिवंत करत पर्यंत तू मागे वळून पाहायं नाही आणि त्याची म्हणजे परशुरामाची हे राहिलं नाही मनातली इच्छा राहिली नाही म्हणून ते ना ज्यावेेळी हे केलं म्हणजे रेणुकामाता वर हे उठत होत्या त्यावेेळेला त्यांनी परशुरामानास मागे वळून पाहिलं आणि निम्म्यातून वरत आहेत त्या खाली त्यांना पूर्ण हे नाहीे म्हणून त्या प्रत्येक फोटो किंवा आपले मात रेणुका मातचा अर्धश त्यांना हे झालं म्हणजे सांगितलं नाही त्या ऋषींनी की तू पाहू नकोस पूर्ण त्या हे होतील पण त्यांनी त्यांना रावलं नाही म्हण ते पाहिलं ते अर्ध्या शरीर झालं ना अर्ध मग खाली दर त्यांना हे चाल नाही असंय ते
चालत कट करून तुम्ही करा तिकडून
हा चालतय चालते